हा ताई तुमचा एक हा नमस्कार ताई
हो हो बोला ना
हा तर आपण आज थोडस आषाढ महिन्याविषयी बोलूयात का
हो चालेल
हा हा
आता शनिवारपासून लागतोय ना आषाढ महिना
हो हो
हम
हा आपल्या हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना हा आपल्या मराठी वर्षातील चौथा महिना येतो ना चौथ्या नंबरचा
हो.
अ कसं आता ह्या महिन्यात थोडस अगोदर पावसाची सुरुवात पण झालेली आहे. आणि त्याच्यामु निसर्गाच सौंदर्य. त्याच्यातच शेतीची कामे चालू झालेली असतात अजून. पंढरीची वारी निघालेली असते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून. मंडळी पेरणी वगैरे झालेली असते तर वारीसाठी निघालेली असत म्हणजे हा महिना म्हणजे तसा विशेषच आहे असं म्हणायचं म्हणजे वेगळंच महत्त्व आहे
हो
ह् शेतीची कामं करून शेतकरी थोडासा रिलॅक्स झालेला असतो ना आता पण डारे जेव्हा म्हणजे विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेला असतो
हो आतुर झालेला असतो अगदी हो हो मग काय तर.
हा आणि म्हणजे आता ह्या सण तर नाही म्हणता येणार पण आपण आषाढी एकादशी ह्या महिन्यातील म्हणजे आपला महत्त्वाचा सणच साजरा केल्यासारखं करतो ना. पण मोठी एकादशी म्हणून
त्या दिवशी देव सगळे. अ म्हणजे निद्रे निद्रावस्थित जातात हा विष्णु भगवान चातुर्मास सुरूत. मग ये ते गुरुपौर्णिमा
हो
आणि गुरुपौर्णिमेपासन मग आपले सगळे सण सुरू होतात
सण सुरू होतात आणि ह्या गुरु. पौर्णिमेला पण विशेषच महत्व असतं ना.
हो
आणि म्हणजे ह्या दिवसापासून
तो म्हणजे आषाढ आषाढ महिन्यातला पहिला सण असतो ना गुरुपौर्णिमे पासून आणि मग तिथून सगळे चार महिने चार महिने मग तिकडे सगळे आपले सण उ सण असतात
हो आणि व्यासांचा जन्म दिवस म्हणून गुरूंचे पूजन केलं जातय ह्या पौर्णिमेला. हो
ह् बरोबर आहे
आणि हा महिना कस मराठी संस्कृतीतला शेतीसाठी महत्त्वाचा महि आहे म्हणजे मृग नक्षत्र वगैरे येतं ना ह्याच्यामध्ये पावसानंतर. थोडं शेतात म्हणजे सगळ्यांची कामं चालूच असतात
हो बरोबर आहे
आणि जी तापलेली असते उन्हाळा्यावरर चार महिने जमीन आणि पावसाच्या पाण्यामुळं मग त्याला एक नवीन जीवनदानच म्हणायचं ना. सगळीकडं हिरवळ पसरते नंतर
छान सगळी धरती हिरवा शगार शालू पांघरते आणि मग त्या गवतावर. ते छोटे छोटे रंगीत रंगीत फुलं येतात म जसं काही वाटते की त्या शालीवरती शालूवररती बुट. आहेत किती सुंदर दिसते आम्ही शाळेत जायचो ना तर तेव्हा त्याच्यावरती कविता करायचं. चारव्या करायच ते आठवते अजूनही गोगलगाई सापडतात
ताई तुम्हाला अशी एखादी कविता आठव ते का तुम्ही लहानपणी म्हणजे शाळेत जातानाची केलेली
शाळेत जात जातानाच नाही पण आता केलेल्या कविता आहे ना वाचून दाखवेल एखाद्या वेळी
हो हो हा ह हो ना आणि कसं निसर्गरम्य वातावरण असतं सगळीकडं हिरवळ म्हणजे डोळ्यांना पण आपल्या असं शांत वाटतं ना हिरवळ बघून थोडस
आपल्यालाच नाही पशु पक्षी पण किती खुश होतात ना
हो चिव चिव चिवाट असत त्यांना एक वेगळाच आनंद झालेला असतो
हम्म प्रसन्न असते सगळीकडे खाण्याची पण त्यांच्या किडे वगैरे खूप राहतात ना त्याच्यामुळे त्यांच्या खाण्याची पण रेलचेल होऊन जात
हा होकी बरोबर हे ते पावसामुळे सगळे किड कीड वगैरे ते अस वरती येतात त्याच्यामुळेआता ते नांगर नागरनी वगैरे चालू असताना पण ते बगळे ते अ फिरतात बघा ते तास लागलं की पाठी माग हा हो ते किडे खायलात ते हा सगळ्यांचच म्हणजे थोडक्यात चांगलंच असतं ह्या महिन्यामध्ये तस तर म्हणजे आपलं हो
हम्म
आणि धार्मिक कार्य ते थोडं कमी केले जातात ना ह्या महिन्यात आणि दानधर्म जास्त वाढलेला असतो
हम्म हम्म
चार महिने ते लग्न ग्रह प्रवेश ते काही जास्त तिच नाहीत ना शुभ कार्य केली जात
नाही
हा आणि कस दानधर्माला जास्त महत्त्व दिलंय या महिन्यामध्ये हम् भगवान विष्णूंची हो कांदा लसूण परत वांग पण खात नाहीत ना
हम्म वांग पण खात नाहीत
अ हो
फळभाज्या वगैरे खातात जास्त करून
हो हो आणि ते आपल्या गावदेवतेला पण नैवेद्य करतात बघा नवीन भाजी वगैरे आलेली तुमच्याकडं करतात
नाही आमच्याकडे नाही गावात करत असतील तर माहित नाही पण आता आम्ही लहानपणापासून
हा हा शहरात पण असं देवीला वगैरे जातातच की थोडंफार
हो जातात पण आम्ही नाही केलं कधी असं सासूबाईंनी कधी सांगितलं नाही मग आपण तेच पुढे नेतो ना त्यांनी ज्या आजेस जे जे शिकवलं आपल्याला ते करतो आपण
हो ना जास्त तर भगवान विष्णूंची पूजा केली जाते ते ना ह्या महिन्यामध्ये हम्म
हम्
आणि
विशेष दिवस म्हणजे जास्त तर आषाढी एकादशीच असते आषाढी एकादशीला आपण उपवास करतो करतो
हो
कोणी कोणी निरंकार पण करतो ना
हम् निरंकार निरंकारच असतो ना आम्ही तर निरंकारच करतो
हा म्हणजे काही ठिकाणी असं फ्रूट्स वगैरे खातात ना दूध फ्रूट्स ते घेतात आमच्याकडं घेतात काही हा
कोड नाही करत का
म्हणजे बऱ्याच ठिकाणी जसं ज्यांना म्हणजे आपल्या आपल्या प्रकृतीनुसार केलं जात ना हा उपवास अ करतात की आमच्या इकड पण करतात फराळी वगैरे करतात पण बरेच जण असं जे जास्त मोठी एकादशी म्हणून थोडस दध दूध आणि म्हणजे अशी काही फळं सिजनेबल वगैरे असतील ते घेऊन करतात
ह
जास्त तर
आणि तर उसाळ वगैरे करतो आम्ही
हा
मंदिरांमध्ये पण जिथे जिथे विठ्ठलाची मंदिरं असतात ना तिथे पण उसळीचा प्रसाद दिला जातो
हो हो देतात देतात मोठ्या मोठ्या हा
दूध असं वाटप केलं जातं
हो वाट हम्म् हम् ह्या महिन्यात असं म्हणतात ते आवळ्याचं वगैरे दान करतात म्हणून
हा हा
मीठ छत्री म्हणजे असं काही असेल पावसामुळं वगैरे अ हे सल हा तसं म्हण भगवान विष्णूची जास्त पूजा केली जाते ना मग विष्णूचे ते अवतार मानले जातात थोडस थोडक्यात त्याच्यामुळं परत सूर्यदेवाची पण पूजा करतात बरेच ह्या महिन्यामध्ये जास्त ह म्हणजे ज्यांच्या कुं वर अस म त्याच्या ज स काहीत असतात नत्र जच्या कुंडलीमध्ये सूर्यशुभ असतात
हम
तर ते ह्या महिन्यामध्ये गहू गूळ तांब्याचे भांडे म्हणजे लाल कपड्यामध्ये असं ब्राह्मण ना ते दान करतात हा हो करतात बरेच जण अस आणि जेवणात बर काही िकाणी बा अस रवारी जेव वापत नाही त्याग एढं मला हे माहिती नाही
ते सूर्याचे तात की स्याचा जर प्रभाव असेल इ अन प्रभाव जर असेल तर ते करतात मीठ वगैरे खात नाही रविवारी
हा हा थोडं त्याचा मागचं नाही कारण माहिती पण करतात तसं थोडस यज्ञ वगैरे पण लव केल्यावर लवकर म्ह म्हणतात असं फळ प्राप्त होती लवकर
आषाढ महिन्यात केलेलं यज्ञाचं
हा यजन करतात ह्या महिन्यामध्ये जास्त लवकर फलप्राप्ती होते म्हणतात असं जीवनात सुख समृद्धीच आगमन होतं असं अ आहे काही ठिकाणी म्हणतात.
हो का ह ज तिकडे गेल तिकडे जर नवीन नवीन असते ना. आपापल्या प्रथा आता हे व्हॉट्सअप मुळे वगैरे त बरच माहती पडते आपल्याला ह. आपलंच माहित राहायचं आणि अगदी गावाची वेज बदलली की परंपरा बदलते. भाषा बदलते पेहराव बदलतो खान पानाच्या पद्धती बदलतो. हा म्हणजे असतात पदार्थ तेच पण तरी त्यांना बनवण्याची पद्धत.
हो ना थोडस वेगवेगळं आणि बोल. भाषेमुळे पण एकच पदार्थ असतो. तिकडच्या भागात पण आणि त्याला थोडंस वेगळं बोलतात ना इकड मग ते आपल्या पटकन लक्षात येत नाही पण थोडंसं ते कसं करायचं वगैरे म्हटलं तर ते लक्षात येत अरे ह्याला तर आपल्या इकड. हे नाव आहे असं.
ची नाव पण काही वेगळी असतात.
हा आणि ते माहिती असत पण तसं होतं ना बऱ्याच वेळाला हम्म आणि खर तर वारकऱ्यासाठी हे म्हणजे आषाढ महिना थोडा पवित्रच आहे.
हा.
हो ना वेगवेगळ्या िकणाहून निघतात ना पंढरपूरला आता वारी
हो पूर्ण महाराष्ट्रातून नि ते ना आता तर लंडन वरून यायला लागले लोक. वारी लंडन वरून यायला लागली ना.
आता प्रवासाची पण सोय झाली ना. थोडीशी फास्ट पहिला एवढा लांबून येईला पण नव्हते ना जास्त अ ह्याचे
आता रस्ते कुठे राहायचे आणि आता किती? किती चांगले रस्ते आहे सगळीकडेच कुठेही जा हा.
आता काही तिथून एरोप आपल्यांनी जरी आलं इथं उतरलं थोडी पायवारी केली तरी झालं. म्हणजे वारी केल्याार झालं डायरेक् तिथ पण उतरत. तायेत ना.
हो हो आधी जेव्हा लोक. लक जायचे महाराष्ट्रातले लोक जरी जात होते तरी त्यांचं पण किती म्हणजे रस्ते कसे असाय. म्हणे पायार चपला नाही पाऊस किती राहायचा तेव्हा ह् तरीिक. हो पण ते वारकरी म्हणतात कि हा.
वाटायचा ना त्या
वारकरी सांगतातच. म्हण तथेेल्या ए. कंदाचं दर्शन असते नुसतं म्हणजे हात लावा आणि चला हात लावा आणि चला पण तेवढ्यासाठी महिनाभर म पूर्ण महिनाभर एवढी. तळमळ करतात हो म्हणजे आश्चर्य वाटत. ते आणि कधीच असं नाही की कोणी हरवलं कोणाच काही चोरी गेलं. कुठे मारा मऱ्या झाल्या भांडण झाली कधीच ऐकायला येत.
हा ठीक आहे तई छान वाटलं त नवीन माहिती मिळाली थोडी
हो तुम्ही पण तुम्हाला पण खूप आवड आहे देवाची चला ठीक आहे म
हम्म.